हॅलो, आणि तू काय करत आहेस? जेवलीस का?
आणि मला असं समजलं की, अं मनु ची तब्येत खराब आहे, काय झालंय? मला जरा सांगशील का? मला खूप टेन्शन आलं आहे.
अगं हो थोडासा ताप होता, आणि सर्दी झाली होती. तेवढं काही हे नाहीये, घाबरू नको. ताप थंडी कसं, आता उन्हाळा नंतर पावसाळा थोडस वातावरणामध्ये बदल असल्यामुळे, थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. तेवढा काही इश्यू नाहीये, ओके, तू काही टेशन नको घेऊ, सगळं ठीक आहे, तुझा अभ्यास वगैरा कसं सुरु आहे, मुलं सांभाळत सांभाळत शिकत आहे, व्यवस्थित तेण आहे ना, म्हणजे सगळं बॅलन्स व्यवस्थित होत आहे ना. आणि अभ्यासाकडे लक्ष दे.
हो ग, तसंच करत आहे ॲडजस्ट, थोडासा लोड होत आहे. पण हा मी करते मॅनेज. आणि आता तब्येत वगैरे ठीके, तेवढा काही प्रॉब्लेम नाहीये, आणि पेपर्स पण माझे झाले आहेत, आता प्रॅक्टिकल आहे, ते पण देणार आहे. मी आता. तेवढं, मंम आणि मला थोडंसं ते ग्रामरचा प्रॉब्लेम येत होता. काही समजत नाहीये, तू जरा मदत करशील का? म्हणजे काही, म्हणजे युट्यूब वर वगैरे भरपूर आहेत, पण मला थोडासा, आता कुठ ठल बघू ते कळत नाहीे ना, आणि मला टाइम पण नाहीये, व्यवस्थित बघायला. त्याच्यामुळे तुझ्याकडे वगैरा, कुठले बुक्स वगैरे असतील तर, मला पाठवू शकशील का प्लीज.
असे पलटी क्लियर काही बुक्स वगैरे नाहीयेत. पण युट्यूब चॅनेल वगैरे आहेत, मी तुला पाठवते. किंवा, अ अ गुगल, गुगल वर पण भरपूर आहे एखादा टॉपिक वगैरे घे. आणि. अ व्यवस्थित हे वगैरे करून घे प्रॅक्टिस तेण. म्हणजे ग्रामर हि एक अशी गोष्ट आहे की. थोडंसं वाचल्यानंतर लक्षात नाही राहणार ते कन्सेप्ट शिवाय लॉजिकली आपल्याला ते समजलं पाहिजे. तरच ते आपल्याला समजत. त्याच्यामुळे ग्राममरचा जरा जास्त अभ्यास करावा लागेल असं मला वाटतं, कारण की मला खूप टाईम लागलेला, आणि मी क्लास पण केला होता ना, त्याच्यामुळे मला थोडस माहिती आणि हा मी ना नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे तुझ्याकडे. तर मी तुला सांगेन एखादी कॉन्सेप्ट वगैरे समजून ठीक आहे.
कधी येणार? लवकर ये म्हणजे कनी आता माझे पेपर पण जवळ येत आहेत ना. आणि घरात पण खूप काम आहे हॉस्पिटलच ते आजोबा आहेत हॉस्पिटलमध्ये. मंथली चेकअप करून घ्यावं लागतं त्यांच. पुन्हा नंतर घरातली लहान लहान मुलं घरातला स्वयंपा पाक, त्यामुळे सगळा लोड होत आहे.
हो, हो लवकर येते आणि मी सांगते तुला कधी येणार कधी नाही ठीक आहे. म्हणजे कसं आहे ना आता माझं पण कॉलेज आहे. कॉलेजमधून पण मला टाईम मिळत नाही आहेे आणि लवकर म्हणजे अ लवकरात लवकर चार दिवसानंतर येते तुझ्यासाठी म्हणलं तर बरं का तसं तर मला. आठवड्यापासून जी एक्झाम असतील तर मी लवकर येते.
ओके चालेलं, तू तुझ प पर्स वगैरे व्यव दिदी आणि माझं काय मी अऍडजस्ट करन कस तरी. आणि अस हि माझं ते. अ दुसरं मी व्यवस्थित केलंय फक्त ग्रामरचा थोडासा प्रॉब्लेम येतोय. तव मला विचारा, आणि इकडे इकडे कोणा ते साईडच आहे ना अ. रघु त्याला विचारावं म्हटलं तर तू जॉब करतोय ना त्यामुळे विचारता येत नाहीये.
कोण बर गो, हा, हा तो होय. हा तो पण व्यव, त्याला पण जास्त माहिती माझ्यापेक्षा तु विचारु
ते ना कसं विचारू त्याला? तरी पण बघते मी एकदा विचारून तो जर बिझी असेल तर मग काय सांगता येणार नाही, जर प्रय असेल असं विचारल्याच सांगतो तो तसं काही नाही आहे. फक्त व्यवस्थित विचारावं लागेल त्याला हा, हा. म्हणजे तुला माहित आहे ना त्यांच्या घरी किती प्रॉब्लेम असते सारकास भांण वगैरे असतात. त्यामुळे मला नाही जमतं तिकडे सारखं जायला, आणि मला पण टाईम मिळत नाही.
बरं आसूदे मला जमलं तर मी येते लवकर, आणि तरी पण तू थोडस युट्यूब वगैरे चॅनेल्स बघ एक दोन कन्सेप्ट क्लिअर कर ठीक आहे. चल आता ठेवते माझे आता एक्झाम वगैरे आले आहेत, आणि
नको, नको काही नको मला तुझं तू आण, ठीक आहे बाय.